हो बोला.
ह का काय म्हणलेत बघा.
काही नाही रे.
ते मगं हॉटस्पॉट डिस्कनेक्ट झालतं चार्जिंग गेलती. कटलं मग बी.
झाला काे मग अभ्यास
कोणाला बड बुड लागला
खाली आहेस का वर आहेस?
वर राहूदे वर हेड फोन टाकू नको.
हम्म. कोणाला बड बुड लागला
कुणाला नाही नुसती बोल ला
अरे मग चार्जिंग सपली त्याच्यात
काय किलो वावरात
तु व्हिडिओ पाठवला म व्हिडीओ पाठवला म तुला
व्हिडिओ व्हिडिओ पाठला मला
हम्म
का माठा माठा बस्त वते वाढत
हं
माठ्या माठ्या आणि वावर तो बसायचं का फक्त
हम्म बसलो का?
काहीना काही काम करवू लागे ते बसून न होत ना एक प्रकार सावध बसून होत ना
मग जाच तसंच राहिते काम मग पाहाचं फक्त
हम्म
मग डोळ्याने काम केलंने बास झालं
वारात नाही वारात पाहिती त वारात
तू काय तू सोनं फिरत ना
नाही
एक झाल्यावर एक पीक आहे
हम
ह ह
मग बाकी?
बाकी काय नाही आता मग लागला मेळ मग
कशाचा?
जाचा
ज आप आपल्या तर मस्त सीट जवळ आल्या ते
हम्म ती गसत हो रोम्यान नाही देल कार
उम्या उम्याचं काय कराचं करायचं कराय लागलं हम
ते सांग ना म्ह ना मग पटकन
त्यासं म्हणणं काय आहे सांगू का एक च हो मन लागेल त्याची इच्छा यायची.
हम्म
त्याच्या घरचे
जाय म्हणा मग हो म्हणा कॅन्सल
त्याला म्हणलं नाही डबल मणलं मण काय म्हटलं डबलण डबल होत नाही मला ते किना म्ह त जा नाही उ
ये ना
चयाप य चहा वती चाल हो
ह ह
झ बाात शालं मतलं खोवाय.
हो मणा तसं सांग
नाही म लाी त बोलतो का
हम्म जाऊ देत नाही का जाऊ देत
पाच हजार रुपये घे म्हटलं
पाच आणि आज आज भाडे सात
यादा असं भाड
हम
पाच हजार रुपये घे बाकीचे समजा दोन तीन हजार रुपये पाहाय घे कोणा त्याला देऊन टाक. मग नंतर आल्यावर.
हां
का घरी आहे. त आई मास तेपर तर
ह्
काय बी इच्छा नसल
का
हे म्हणल्यावर यायला पाहिजे होतं त्यान.
ह ह
हे तर म्हणल्यावर यायला पाहिजे होता.
सही अची
हम्म
चार खशी आक नाे निस्त मग निस्त माझ्या धरती म्हला लागली काय आहे ते तर ते नुसते पुोरण मागत्या वर्ष बे
हम्म बरोबर आहे
हो आता म्हणलं गोरू म्हणालात का नाही आपण तस सांगितलं ना
हम्म
म्हटलं माझं ते म्हणि ह ना लहान अस लायसेन हम्
त बरोबर सांगते भांडे आणत त बरोबर
त्या माल म्हटलं आता काय डबल म्हटलं कोणीच नाही तीथ. तर बोले आता एकदा गेल्यावर डबल थोडच जाणार एक
कि हे अ डबल कोशा कशाला जातील ना एकदा पाहिलं डबल
होई अरे अरे ते किती लांब आहे आता पण तिकड थोडी डबल येतोणी त्या बर
मग एकदा पाहिल्यावर डबल डबल कोण पाहिजे
नाही समजा घेरू तर लगेच समजा समजा समजा आता बायको चा जलू सुमंदा गेलो तरी समजला मग आता क आता जायला पण म्हणजे चार पाच वर्षांना पाच सहा वर्षांना डबल सहा पाच वर्षांना पा आहे
किती बदलते ते
ते पण मग कोणी येणार नाही कोणी असन ते कॅलसियर म्हबत नाही जाण होत नाही म्हणलं आता आता चाल म्हटलं मस्त पोर येत सज आकार
हम
एन्जॉय होत क सगळ फायन
आता तिकीट आहे बुक झाली
हो
तिकीट बुक झाली आता
हो तिकीट तर बुक झाली मग त्याला काय आता त्या काय अस
त्याचं तीठ लागेल ना
तिकीट न्यायला लागलं तरीिथ आता तिथे गेल्यावर काढता येेत मग आपल्याला तिथून
तिथून मग ते शिल्लक घेतील ना
ते घेतील पण मग आता त्या काय आईलचं नाही आता तस त्यान जर समजा केलं तर हो म्हणलं तर नाही तर मग नाही नाही म्हणलं होताय
ह ते
हो म्हणलं तर मग त्याला तसं क लागते आता त्या चिून जाऊन जनरलचं तिकीट काढायचं
ह
तिच्या बस होतय आपल्याच्यात नाहीोन
हम्म ते हे तसं चालते
त्यामुळे पहिलेच नाही म्हटलं आणि क पहिले सोबच स्कुट होत आपल्या
बर
मस्त प्लॅन द दिला आफली
आपपच विचार झाला
हं
आपप तिलाता
काय
आपच विचारायला म्हणलंय टईम ये ना
हम्म
नाही काडाच जनरलचं
जेनरल ते निघते ना
हम हम
जनरलच जस निघते ना आता पण
हो नि ते
तेसलं
जिमल तर कस निेमते तिथ हा जनरलच काय तिथ नागपूरला गेल्यावर तरी काढतात त्याच पण ते मग आता एवढा लांब म्हटलंवर किसी फिरते ना ते
ह ते
मग तेी एक तर तिशी एकच नसते ना वेगवेगळे येतात ना
बदल तक आहे
बजाात ना टीफी
मग एका वेळे श एक येई ना
हम हो येेतवेस. नाही ना एक नस टी सी बदलतात एक
बदलतात का?
आता या नाईट चालो समजा आपण इथती वाजता चालो तीन वाजता
हम्म.
ह ते नाईट भर राहते ते झालं. दुसऱ्या दिवशी दुसरे येते.
हम्.
त्याची ड्युटी संपते ना दुसऱ्या दिवशी दुसरे दि
ह.
स यतीवा
मंगूर म
ग गोव्याला गेल तर आम्ही बदलले ते ना
एक चालंय का दोन तीन वाज
दोन लागले तर आम्हाला एक होता पहिले ते झालं ना दुसऱ्या दुसऱ्याबल दुसऱ्या
आणि इथं पाहि नाही एक दिवस आणि एक रात्र
ख पाय बापा विचारून डबल म्हणते म आता तर काही खरती विचारला तरच देत.
् हम. इ.
अरे बरोबर सांग बला कधी एवढे एवढं पुर येतो मला. डबल कायल होतेव नाडे द दिवसाो छोडी कर ह् एक हप््या पाच सहा दिवसाच कर नाही.
अब
म मग पैसे घेऊ ना. पाच हजार रुपये बाकीचे नाहीणजे पुणा फोन दुसर को
नंतर कॉलेजची काहीतरी अडचणीऊ लागली.
हं.
कॉलेजची अडचणी लागली वाटते त्याची काही
कॉलेज ची अडण कोणतीे्पा कॉलेज किती?
हा.
होलस् य दहा तारखिल ल आठ दहा तारखिली आपण किती चार पाच तारखेला वापसायला लागलो वाच.
हो चार, पाच
म सत्तावीस ते चालो अठ्ठावीस एकोणतीवीस. तीस एकतीस एक दोन तीन चार
चार पाच तारखेल.
येस त्याला म्हणाला डबल म्हणून काय म्हटलं त्या तर जवन खूर्ण कम आहेला आज
विचारून पालवाहिजे त्यांनी